हॅलो आवाज येतोयं.
येतोयं येतोयं.
तुमचा आवाज बारीक येतोय रेंज मध्ये नाही आहे का आपण.
ला का माझा आवाज?
येतोय आवाज.
याल लागला ना? वोकी.
काय करताय? झालं जेवन?
काही नाही आराम चालू होता थोडा. चालू आवरलं?
हो आवरलं, हो झालं. तुमचं झालं जेवुन?
झालं इतक्यातच झालं. काय जेवन केलं आज?
आज काय नाही, चपाती भाजी.
कश्याची?
वांग्याची भाजी.
वांग्याची हं-हं
हा तुम्ही काय झाल?
आज अ कढी केली होती आम्ही. ताकाची कढी आणि गव्हाचे वडे. गव्हाचे वडे माहितीये?
नाही-नाही कसे करता?
ते
गहू असतात ना आपले गव्हापासून बनतात ते.
हा-हा.
तर अं. ते करायला खूप हे होतं हो, शिजवायला काही वाटत नाही. आपलं पीठ करतो ना आपण लाडूंचं-लाडूंचं पीठ माहिती का?
हं-हं
गव्ह गहु भीजुन ओलून त्याचं पीठ दळून आणायचं थोडंसं रवे रवा वगैरे थोडासं. आणि मग ते पीठ आहे काही रवात तो न्ही झालेला रवा असं काढून कोंडा काढून घ्यायचा आणि रवा तेच करून मग अ पातेलात तांंदन ठेवून थोडासं असं दोन शे एक किलोचं घ्यायचं. तेवढं डबलचं पाणी टाकायचं त्याच्यात, हॅलो आला का आवाज? हॅलो हॅलो.
हा आता येतो
काही रेंजमध्ये या तुम्ही.
हॅलो.
हा आला मला, आवाज ना?
हा तुमचा आवाज
त्याला आहे ना एक किलो पीठ घ्यायचं
हा.
आणि त्याचं डबलचं पाणी टाकायचं डबल ट्रिपलचं.
हा.
दबायचं पहिले आणि त्याला घोटून घ्यायचं नंतर मग अ वाफेवर ठेवायचं. म्हणजे पातेलात टाकून, पातळ असतं ते. कढी कशी बनवतो? नंतर मग त्याला शिजवायचा अस घोटून घोटून त्याच्यात ओवा वगैरे टाकायचं थोडंसं लसूणची चटणी, मीठ वगैरे. त्यानी तर वडे झारतो तो झारा माहितेय का ते बुंदी वगैरे पाडतो ते
हा हा माहित
पडतो ना तश्या झाऱ्याने हे करून घ्यायचं त्यांना झारुन घ्यायचं वाळून मग मस्त असं कांदा वगैरे टाकून ते आपण वडे खूपच छान लागतात
अच्छा हम्म हम्म बाकी काय म
असे कांदे टाकून आणि लसूणची चटणी वगैरे टाकून एक दोन दिवस अ हे करू द्यायचं त्यांना उन्हात सुकून मग भाजी करायची ब असं कांदेन ते टाकून
हम्
करता का तिकडे तुमच्याकडे का नाही
नाही मी काय झंझट नाही करत
असं आहे का आई वगैरे बनवत असेल म
तुमची वटपौर्णिमेची तयारी जाईल का नाही
हो आज नाही ना उद्या आहे ना वटपौर्णिमा
हा उद्या आहे काय काय ठरवलं
उद्या आता असं ठरवलेलं आहे की घरी जाण्याचं वळ
अच्छा
घरीच पुजायचं ग अस दरवर्षीच करते मी दरवर्षी काही जात नाही बाहेर म विष्णु सहस्र नाम घेत पूजा करून घेते त्या वडाची घरच्या घरी हे सगळं हे करते मग श्लोक वगैरे सगळं मग ते घरीच करते मग दोन चार बायका असतात कोणी कोणी येतात हम्म पूजा करायला म्हण ते का बाहेरही करण्यापेक्षा आपण एका जवळाचं झाड आणूनच लावायला पाहिजे
पण ते जिथे लावत तिथे ही जागा चांगली पाहिजे आपली असं पण
अस पण आहे का
तुमचं काय करणार आहेत का नाही उद्या
हो माझं म्हण पहिली वटपौर्णिमा
अरे वा छान छान हा हा... पहिलीच आहे का हम्म हम्म मकई रील विल बनवायचे का काय
तेच चा चाले तयारी उद्या बनवायची हा म्हणजे ते अ फोन करायच आहे कशी बनवायची का
कशी साजरी करायची बावा सांग सासूबाईंनी सांगितलं असेल ना कसं साजरं करायची
सांगितले ना
हम्म हम्म मग तेच मगं असं राहत तर ना आपलं विचारून घ्यायचं काय काय करायचं काय काय नाही
काय माहित नाही ना तर पहिलीच ए
हम्म बरोबर आहे ना
हम्म
घरी नाही जात का मग तुम्ही वट सावित्री पौर्णिमा पुंजायला
ययययय म्हणजे माझ्या घरी तिकडे
नाही नाही नाही सासरी
सासरीच असते वटपौर्णिमा पहिली
हा ना मग मग तिथेच येत ना सासरीत
हो सासरीच इकडे माझ्या सासूबाई त्यांच्याकडे पद्धत आहे पहिली वट पौर्णिमा अं मा माहेरी करायची मला पण माझ्या माहेर नाही तसं पहिली वाट पौर्णिमा मग सासरी करायची हा
ह अस आहे ना
हं
आमच्याकडे तसच आहे पहिली वट पौर्णिमा साजरीच करायची ग
हा सासरीेच करायच
हम हम बरोबर
आम्ही साररीच करणार
असं आहे तुम्ही जॉबला वगैरे आहे का तई
अं नाही
नाही का
माझं म्हणजे एज्युकेशन चालू आहे अजून
आजून बाकी मग जॉबच मजा करून घ्यायची तेवढे दिवस घरी तेवढे दिवस
हा ना
काही एक एक एक एक लागून जात मग स्त्री राहिली ना स्त्रीच्या मागे काही ना काही राहतच बघ
हो ना
जबाबदारी लग्न झाल्यावर जबाबदारी पडतात ना जबाबदारी आल्या का मग सगळंच करावं लागतं मग
हो
बाकी अजून काय व्यवस्थित आहे ना
हो पाऊस आता पडतो तुमच्या इकडे आहे का पाऊस
आमच्याकडे नाही ड सगळं उनच आहे ते आणि जसं उन्हाळाच वाटतोय
अच्छा नाही म्हणजे ऊनच होतं सकाळपासून आत्ता आता पाऊस पडायला लागला
हो
हा
तेच ना कधी येईल बाबा, या पोच चांगला जर जास्त पाऊस आला तर बरं राहील
आमच्याकडे पाऊस पडतोय, उद्या पाऊस पडला म्हणजे मी कस? बाहेर जाणार ना? हा ला वाट, पण म्हणजे जवळच घराच्या
हम्म हम्म हम्म
पण मग ते फोटोज वगैरे काढायचे मला जाम आवडतात ना
जाऊ बडे का? हातात तेज आहे बाबा फंड
हा आणि मग पहिलीच ना होत पौर्णिमा
बरोबर बरोबर मग काय सगळ्या साड्या चोडी घेतली गेली असेल सगळी
हो साडी घेतली सगं नवीन नवीन
बलाऊज वगैरे शोल
हो माझ सासूबाई शिरतात ना ब्लाऊज
शिवतात का हा मग घरचं जेव्हा सगळं
हो आरेवरार वगैरे करत ना तर
हर वर्क पण करत का
अस का
अरे वा मस्त आहे ना मग कस कस ब्लाऊज वगैरे घेतो मध्ये हरिवे वरस
का म्हणजे
असं किती भरलेलं असेल किंवा कसं म्हणजे काय त्याची किंमत वगैरे असते
तेेप व डिझाईन कशी असेल त्याच्यावर
त्याच्यावर का कमी जास्त होऊ शकतो ग असं
हा
चांगलं मग पण त्यांना त्रास म्हणजे असं बसून बसून त्रास नाही होत का मग
का एकु येत नाही हम् म्हणजे आता जरा आरेवत त्यांनी बंद केलं ते बसून खूप अ डोळे पण त्रास होतो ना हा
डोळ्यांचाचे खर्च
आणि पाठ वगैरे कोण त ते बंद केलंय बाहेरचे घ्यायचे खपलं फक्त हा ब्लाउज फक्त शे
ह स आहे मग तुमचं केलं का मग आरिवारचं
हा माझं फक्त केलं मग ब्लाउज वगैरे शिेतात छान
सुनबाई साठी काही पण ना का का बाई सुनबाई साठी काय पण म्हटलं
हो
म लाडाची सण बाई आता खराव लागेल ना साासबाईना असं चांगलं नातं पाहिजे आहे की नाही
हा नाही करत खूप लाड करत छान वाटलं तुमच्या
अशा काही येकु नाही
काही नाही आहे
असंच रा हो आनंदित राहा हॅलो
हा हा चालेल बाय
चालेल मग ह ओके ठीक आहे ठेवते मग